हॅलो नमस्कार
नमस्कार
नमस्कार काय बरे हाय
हा
बरी हाय काय?
हो बरी हाय
अ जरा काम होतं तुमच्याकडं
बोला की
तुम्हाला ती ह्याची रेसिपी माहिती हाय का? काय गोबी मान्चुरी मंचुरियनची हा ते कस बनत्यात
ते त्याच्यामध्ये कोबी घ्यायचं ते कोबी घ्यायची थोडंसं ते मसाला राहते त्यया कॉर्नफ्लॉवर पुन्हा कडीपत्ता पुन्हा मसाला दही तेन टाकून ते मिक्स मसाला सगळं करून थोडं मुरू द्यायचं मग तेल तापवायचं मग तेल टाकूनग मग सगळं टाकायचं तस करायच हा
आणि गिरवी
कशाची
अ ती मंचुरियन ची गिरवी बनवत्यात ते
चटनी
हा हा हा चटणी
हम चटणी येत नाय मला
हम बर बर तुम्ही कुठले लातुरचे ना
हा लातूर चे
हा हा
हम
लातूर मधलीच काय अजून लातूर मध्ये कुठ आजूबाजूला
अ लातुर मधे निलंगा
हा हा ते लातूरमध्ये निलंगा राईस फेमस हाय ना
हा हाय ना
हम् म्हणजे ते निलंगा म्हणजे त्याच गावचं नाव आहे ना तुमच्या?
हा आमच्या गावांचाच आहे.
हा, ति‌ राईस कस बनवतात?
हा, राईस. तिकडं म्हणजे असं बस स्टँड आहे का, तिच्या बाजूला भेटते, ती म्हणजे ते भारी भेटते, म्हणजे करते तेनि.
म्हणजे तुम्हाला बनवता येत असेल ना, घरात बनवत असतल ना तुम्ही?
अ हा.
आ म्हणजे निलंग्याच्या आहेत, म्हंटल्या निलंगा राईस येत असेल ना?
हा येते ना.
कसं बनवतात?
कांदा, टमाट, मिर्ची हम्म, बटाट आण त्याचात घरकुल मसाला ते ते राहतेय मसाला, पुन्हा ते हे कलर मीठ चवीनुसार मीठ. केशरी?
हा हा.
हम्म. चवीनुसार मीठ, कडीपत्ता, - खडा मसाला.
हा.
हम् तेल टाकते म मस्त केले की, मग भाज
अकणी, ही कसं फोडणी कशी द्यायची?
तेल टाकायचं अगोदर मग पुन्हा जिरे टाकायचे जिरे टाकल्यानंतर त्यापण कट केलेला राहते कांदा, लसूण तेन मिरच्या म ते सगळं सगळं टाकायचं. हम्म. ते हलवाचे चांगल-चांगल होते त्याच्या तेलाम ते परतू द्यायचं परतूला, तर मग मसाला त टाकायचं. घरकुल मसाला, हम् अंबारी मसाला टाकायच.
हा हा.
मीठ, मिर्ची
हा.
टाकलं की, मग आणखीन ते मसाला टाकलं की, मग आणखीन चांगलं परतू द्यायचं तेलामध्ये.
हा हा.
हम् चांगलं ते पण परतु दिलं का, मग मग पाणी टाकायचे त्याच्यात पाणी टाकल्यानंतर, म चांगलं उकळून दिलं का तांदूळ टाकायचे. आपल्याला शंका. हा चांगले तांदूळ सत्तरवाले.
हा हा.
हम्. मग ते टाकल्याच्या नंतर मग आपल्याला शेंगदाणे खायचे असले तर, त्याच्यामध्ये टाकू शकतात.
म्हणजे असं बाहेर विकतय तशीच होतं ना सेम?
हा.
हा हा.
हम्म.
अजून कुठली रेसिपी माहती आहे का तुम्हाला? अस म्हणजे तुमच्या इकडली.
ते एक पली हम् त्या चिकन बिर्याणीची माहिती आहे बघा.
अ हा! अ ही पण कसं बनवतात माहित आहे तुम्हाला काय म्हणतात ते इडली इडलीमध्येध्ये काय काय घालतात?
इडली मधी हाय ह पटमन करायची असली तर अ गऱ्याची करत्यात म म्हणजे आणि उद्याच्याला, उद्याच्याला जर करायची असली तर मग आज तांदूळ उडदाची डाळ आता मरु घालायची आणि संध्याकाळी वाट वाटून घ्यायचं ते.
हां.
मगं सकाळी, मगं, पुन्हा मगं ते टाकल्याच्यानंतर ते थोडंसं सोडा थोडा मीठ टाकायचं त्यांच्यामध्ये.
अ कधी घालायच ती?
ते सकाळी म्हणजे करायचं असल्यावर.
हां हां.
हम्म्म.
कशी बनवायची काय?
अंम आज सकाळी अंम तांदूळ जेवढे करायचेत आपल्याला तेवढ्या मापनुसार तेवढ्यास तांदूळ घालायचे.
अं.
आणि ती थोडीशी डाळ टाकायची मगं उडदाची, मुरू घालाय त एका पातिल्या मधी दोन्ही पण हम.
हॅलो!
हॅलो! आवाज येईना झालय हॅलो!
अं दोन्ही पण एकत्र घालायच आणि